आठ
हां बोला
आपण तोच विषय कंटिन्यू करूया सहलीचा.
बरोबर
हां सहलीसाठी आता आमचा कोकण बघितलात ना.
हां
तुम्हाला फिरण्यासारख अस भरपूर मिळेल वाव मिळेल. म्हणजे कोकणामध्ये बघायला गेल तर. अ म्हणजे प्रतापगड आहे पुढे हळू मालवणमध्ये, कोकणामध्ये अ अजून गणपतीपुळे तर आहेच. नंतर शणी शिंगणापूर आहे तिथे.
ते एकदम बेस्ट सर्वात बेस्ट पॉईंट आहे तो गणपती पुळे जो आहे ना.
हो
म्हणजे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये.
गणपतीपुळेला कशी म्हणजे तिथे व्यवस्था पण असते राहण्याची. नंतर जेव्हा आपण कधी हो. कारण कसय आपण कधी कधी तुम्ही नागपूरवरून येणार, आम्ही मुंबईवरून जातो.
बरोबर
ते जाईपर्यंत मग लेट होत.
हां
खूप रात्री अ वेळ होतो. तर त्याच्यामुळे तिथे राहण्याची वगैरे व्यवस्था आहे म्हणजे चांगले. धर्मशाळा आहेत आणि हॉटेल्स वगैरे पण आहेत तिथे.
हा आता जे आम्हीं गेलो होतो, तिथे कमी आम्हीं तीन दिवसचा स्टे केला होता. म्हणजे जसं काही म्हणजे संध्याकाळी पोहोचून आम्हीं रात्रभर स्टे केला, दुसरा दिवस पूर्ण एन्जॉय केला होता तिथे. बीच वगैरे, सगळं राईड वगैरे, जेवढं त्या सगळं कंप्लीट केल्या,
बीचवर पण एनजॉय करण्यासारखं भरपूर आहे.
हा त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवसशी दर्शन वगैरा घेतलं. थोडं आजूबाजूला
तर ती छाती तेवाडामधलं वेड होतं.
हा, हा...
म्हणजे जास्त ऊन ही नाही आणि जास्त थंडीही नव्हती.
बरोबर.
म्हणून पाण्याचं जे तापमान होतं, एकदम मिडियम होतं.
बरोबर कारण तिकडेच म्हणजे हवा पण चांगली आहे आणि नी मस्त तिकडे म्हणजे बीच पण खूप चांगले आहेत.
हो बघितले, आम्ही जेवढे राईड वगैरे येतात ना, बस सगळ्या एन्जॉय केला तिथे आणि असं काही रेट वगैरा ये म्हणजे रिजनेबल होता तिथे, असं काही जास्त लूटमार नाही, काही नाही.
नाही, नाही, नाही आमच्या इथे म्हणजे तुम्हाला सांगतो ना, आता तुम्ही कोकणात आलात ना तर इथे अ कोकणातला म्हणजे भरपूर बीचेस आहेत. अ म्हणजे वेंगुर्लेला आहे बीच, नंतर अ अलिबाब, अलि बाग नंतर पुढे रायगड, सिंधुदुर्ग तिकडे सर्व ठिकाणी तुम्हांला असं स्वस्तातच मिळणार असं काय हाय बजेट किंवा जास्त बजेटमध्ये तुम्हांला असं कोणच सांगणार नाही. लूटमार अजिबात नाहीये असंय आता तर आता मागेच -मागेच मी सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाऊन आलो. पावसाच्या आधी, तर तिथे कसं माहिती आहे पावसाच्या अ आधी गेल्यामुळे मस्त पैकी क्राऊड पण होता, सर्व आम्ही ग्रुप करून गेलोतो, पंधरा-वीस जण गेलो होतो. तिथे सिंधुदुर्ग किल्ला आतमध्ये, पाण्यामध्ये आहे ना, त्याच्यामुळे कसं झालं अं.. तिथून बोट टी सुटतात किनाऱ्यावरून आणि अं त्याच्यामुळे समुद्रकिनारा अनुभवायला मिळाला.
समुद्राची राईय ही होऊन जाते, त्यानंतर एक तो आपला पुढचा किल्लाही बघायला मिळून
हो आता तिकडं किल्ल्यावर गेल्यावर पूर्ण तटबंदी आम्हांला फिरायला मिळाली.
म्हणजे तो एक खूप विचार करण्यासारखा भाग ये, म्हणजे एवढं समुद्राच्या मधो- मध एवढा किल्ला तयार करणं,
हो आणि तिथे कसं आहे तिथे त्या त्या किल्ल्यावरचं वैशिष्ट्य सांगतो तुम्हांला, तिकडे महाराजांचे ठसे आहेत अजूनपर्यंत. हाताचे हो आपल्या शिवाजी महाराजांचे.
अच्छा.
आणि वरती किल्ल्यावर गोड पाण्याचं अ हे पण आहे तलाव पण आहे. हो गोड पाण्याचं व आजूबाजूला सर्व ठिकाणी म खार पाणी आणि बरोबर किल्ल्यावर गोड पाणी आहे.
म्हणजे एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे.
हो हो.
हा किती एवढं आजूबाजूला खार पाणी असल तरी त्यांनी गोड पाण्याची व्यवस्था करून ठेवली त्या काळापासून.
ते अजून ते आटत नाही अजिबात. ते बाराही महिने असतं पाणी. एवढी कमाल आहे त्या मध्ये अ. आणि अजून एक आहे तिथे एक हे आहे. अ काय म्हणतात त्याला गुहा आहे. त्या गुहे जर तुम्ही आता ती बंद केली गुहा काही कारणामुळे. त्या गुहेतून जर तुम्ही एंट्री आतमध्ये प्रवेश केलात तर तुम्ही, मालवण गावामध्ये बाहेर पडतात.
अरे बापरे, म्हणजे एवढा मोठा रस्ता आहे का.
समुद्राच्या खालून आहे. आता तिकडे म म्हणजे सरपटणारे वगैरे झाले. त्याच्यामुळे तो रस्ता बंद केलेला आहे. फक्त बाहेर बोर्ड लावलेला आहे. त्या मालवणामध्ये असं कि हा रस्ता किल्ल्यापर्यंत जात जात होता. पूर्वीच्या काळी असं.
बरोबर.
कारण म हल्ली काय सांगता येत नाही ना. काय होईल परत अ दरड वगैरे कोसळली तर अ रस्ता बुजेल, म्हणून कोणाला सोडत नाहीत. लोकांच्या सेफ्टी साठी असं मग तिकडे परत हा नंतर तिकडे मालवण किल्ल्याच्या बाजूला परत बाहेर आलात तर तुम्ही, दगडूशेठ हलवाई आहे प्रसिद्ध.
अ आपलं हे रायगड जे ते कोकण कोकणामध्येच येतात ना.
हा रा त्याच पट्ट्यामध्ये कोकण साईडच्याच पट्ट्या त्यामध्ये रायगड, सिंधुदुर्ग ते सगळे जिल्हे आहेत लाईनीत.
अच्छा.
अस.
म्हणजे छान म्हणजे पूर्ण तर फिरायचं म्हटलं, तर कमीत कमी दहा दिवस तर पूर्ण जातील फक्त कोकण जर कम्प्लीट करायचं म्हटलं तर,
कंप्लीट तर होणार नाही ते दहा दिवस पण कमी पडतील मला वाटल म्हणजे तुम्हाला असं वाटेल की अजून इथे रहावं अजून इथे रहावं असं.
म्हणजे हा जो आहे हा काळ जो आहे एवढा पावसाचे चार महिने इथ पूर्ण एका प्रकारे डायरेक्ट स्वर्गच तयार होत ते.
स्वर्गच स्वर्गच हो. म्हणजे तिथे कसं ब बरोबर हा.
फस्ट फस्ट म्हणजे पहिला पाठ झाला एक जे केरळ आहे.
बरोबर बरोबर.
हा केरळची दुसरी छवी म्हटली की आपलं- कोकण.
बरोबर‌.
हा म्हणजे जसं तिथे तेवढं जश अश्या गोष्टी आहेत, नारळ, नारळाची झाड, वगैरे.
फणसाची झाडं आहेत, आंब्याची झाडं आहेत. काजूची झाडं आहेत, हो लाल माती हो-
आणि त्यानंतर आंबे वगैरेचे खूप छान- हम् हा ते कारण आम्ही घ्या आम्ही ज्या वेळेस गेले ना- त्यावेळेस बघितले की- म्हणजे जिथे गेलं तिथे नारळ आंबे नारळ आंबे-
हो, हो, हो, हो. आता तुम्ही मे महिन्याच्या सीझनमध्येध्ये गेलात ना- तर तिथे आमचा प्रसिद्ध हापूस आंबा मिळतो. हो.
सगळंच छान आहे अंब्याचा रस म्हणजे त्याचा एकच नंबर.
हो हो हो आणि तो म्हणजे त्याच काळात मिळतो, नंतर तुम्हाला मिळणार नाही तो सीझन संपला ना- म हापुस आंबा बंद असं.
बर आता आमचा जो एक आमचा आम्ही जेव्हा गणपती पुळ्याला गेले होते.
हा हा.
त्या वेळेस आमचा नेक्स्ट स्टॉप होता, म्हणजे पुढचा जो टप्पा घ्यायचा होता-
हां
पुढची जी लोकेशन होती ते आमची जंजिरा होती.
जंजिरा किल्ला हा मुरड जंजिरा हा.
मुरुड जंजिरा हा पण बाकी म्हणजे थोडक्यात काही कारण असतं ते कॅन्सल झालं.
हम् हम्
ते एक इच्छा राहून गेली आमची कारण मेन म्हणजे तिथे जायचं होतं आम्हाला.
तो पण, तो पण एक बघण्यासारखा किल्ला आहे तिकडे जावा तुम्ही नंतर प्लॅन करा हवं तर.
कारण ते डायरेक्ट एकदम बघण्यासारख जबरदस्त ते समुद्रा- त्याध्ये जा आहे ना
हो तो पण समुद्राच्या मध्येच आहे हो.
हां तो किल्ला बघण्याची खूप इच्छा होती मग काही कारण असतं ते कॅन्सल झालं. म आता जेव्हा पुढची जेव्हा ट्रिप होईल आमची तेवढा कोकणपट्ट्यामध्ये
आता कोकण कट्टामध्ये कोकणकट्ट्यामध्येध्ये असे भरपूर किले आहेत तुम्हाला हवं तर तुम्हाला मी लिस्ट सांगू शकतो, सज्जनगड आहे. अ नंतर परशुराम गड आहे. असे भरपूर किल्ले आहेत रायगड किल्लाच बघण्यासारखं आहे.
हो
तिथे तर तुम्ही हालणारच नाही रायगड किल्ल्यावरून एवढा मस्त किल्ल आहे. म्हणजे फर खर तर सगळं जोपासलं पाहिजे आपल्याच माणसांनी. पुढे म्हणजे आपल्या मुलांना वगैरे बघण्यासाठी वगैरे.
किल्ले बघणार नाही.
हो
हा म्हणजे ते कसं आपल्यासाठीच आहेत ते बनलेले. काहीतरी त्यांचा बा आदर्श घ्यावा. कि शून्यातून कस जग निर्माण केलंय त्यांनी, हम्म त्यासाठी ते कल्ले बघण खूप गरजेच हाय.
खूप गरजेचं आहे आणि आपल्या पुढच्या भावी पिढीला पण ती माहिती पाहिजे.
आता सध्याच उदाहरण असं म्हटलं कि जे चारशे वर्षा पूर्वीचे जे किल्ले ते आता पर्यंत जसेच्या तसे उभे आहेत आणि एवढी टेक्नॉलॉजी आल्यानंतरही एक का आहे काही ब्रिज बनवताय. पूल बनवताय दोन महिन्यात तीन महिन्यात ढासळून जातय.
ढासळून जातात, तेच आहे ना.
हा मग त्यांनी काहीतरी ते गड किल्ले बघून काहीतरी आदर्श घ्यावा.
आणि त्यानंतर त्यांनीही असं काहीतरी
तो आदर्श तो आदर्श घेतला असता तर मग पैसे खायला मिळणार नाही ह्या लोक हा हा
हा
तेव्हाची माणसं इमानदार होती ओ. आत्ताच्या आत्ताच्या माणसामध्ये इमानदारी मधला ई नसेल ई पण नसेल.
जे किल्ले हे चारशे ते साडेचारशे वर्ष, चारशे ते पाचशे वर्ष झाले. कि डायरेक्ट जशच्या तसे उभे आहेत ना, आता एवढ म्हणजे जेवढे टेक्नॉलॉजी पैसेे खर्च करता एवढ्या मशिनरी वेगवेगळ्या
हो हो
त्याच्यानंतर एवढे मोठे म्हणाले की डायरेक्ट फॉर म्हणजे दुसऱ्या देशावरून इंजिनियर येतात.
बरोबर बरोबर तेच आणि म्हणजे तुम चे तुमचे ज आपले जे हे किल्ले आहेत. हो तेच शिक्षण शून्य आणि अजून पुढचे पाचशे वर्ष टिकतील ते किल्ले पण ते ब्रिज च आपलं कोणताही पुल किंवा कोणतही अ काही निर्माण घ्या इमारत बांधली ती टिकण्याची शास्वती नाहीये.
आता हे स साधं उदाहरण इथे लिं किंग काय होता ते
हो त्याचच आता तेवढं चालू आहे पूर्ण पूर्ण मीडियावर सोशल मीडियावर.
दोनच महिन्यात सात हजार करोड
तर मग हे करोड म्हणजे त्यांच्यासाठी काही नाही आहे. ते सगळे जमा करत्यात जमा करायच नि ते फक्त खात राहायचं भस्म्या रोग झाल्यासारखं खात राहायचं फक्त बस बाकी काय नाहीय ते.
बरं सर आपले दहा मिनटं झाले हो हा कट करतो.
ओके ओके हां